हॅलो.
हॅलो.
हा बोल की.
तुझं झालं पूर्ण सगळं?
अजून राहिलय. मी पण तेच कराय तुला मेसेज टाकलय.
चौतीस आल्यात नव्ह?
चौवेचाळीस आल्यात.
चौवेचालीस आल्यात?
व्हय त्यातलं एकेचाळीस कंप्लीट झालय असं दाखवायलंय.
हो वा. म्हणजे तू केली नाहीस. तुझं ते मधन ऑटोमॅटिक झालतं तर ते एक्स्ट्राचं यालंय का तुला?
हा बहुतेक तसच यालय.
तु कुणा कुणाला फोन के कुणा कुणाला फोन केलतीस?
माय मी रामानुजलाच केलो असल एक. बारा तेरा.
हां
कारण त्याचं लिमिट संपलं, आता मी त्याला करू शकत नाही तो पडी का असतोय, तेज काय नसते, त्यामुळे त्याला करायला येते.
माझं पण राहिल्यात.
खर ते, अपडेट आले, आणि मग काय झाले. एकशे-ऐंशी मिनिटच एका नंबरला बोलू शकतो आपण टोटल.
हां.
मग तेच संपले माझ.
बघूया आता. एकशे-ऐंशी मिनिट म्हणजे पण, लई होतात की खरं.
व्हय का बघ की किती ए दहा-बारा कॉल केल्यावर किती होणार अं दहा? हम्म
हम्म
शंभर एकशे चाळीस मिनिटांच्या वर तर झाला.
आत्ता उठलात काय?
होय आत्ता उठली. तू काय करायल्यास?
काय नाही आता मी पण बसलेय आवरलं उठून.
अपॉइंटमेंट आहे ती काय लगेच होते अर्ध्या तासात
हम्म अजून झालं नाही काय ते?
तिने उगाच तीन तीन वेळा गेलेय मी आता उगाच सारखं बोलवत्यात.
माझं एका दिवसात केलते पेड
माझं एका दिवसातच केलयं की हे काय दुसऱ्या दिवशी या म्हंणली आणि दुसऱ्या गेल्यावर तिने म्हणालेत त्या ए त्या दातातनं जरा रक्त आले म्हणून परमनंटच सिमेंट भरले खरा आणि भरूया पुढच्या वेळी म्हणून एक तर ती असलं करत्या सांगतो दोघं मला दुखाल दुखालत करताना
मद आहे ते जरा
नाही तर काय तिलाच करायला दिल्यात खरं माझं.
ती नवीन आला तीच काय काय त्याची बायको?
नाही तेची बायको नाही ती नवीन पोरगी आहे ती.
खुळे आहे ती पूर्ण
होय
माझा पण एक दात घेऊ दात किडला इकडचा खरं दुखत नाही मला ते काय.
मला पण दुखतच नाही बाई ती करताना दुखायले मला ती
आणि माझ ते अर्धा दात तिथनं तुटलाय माझं भरायला येत नाही मला दातच काढयला पाहिजेत तो.
व्हय
आणि त्याच्या साईडचा पण एक दात काढलाय.
हम्म
मग ते दात काढत कि म दोन दातच तिथं पोकळ राहते मग तिथं बसवायला पाहिजे दात.
होय.
माझ खालचय एक दात नाहीय.
मग तर काय केलं दोन दात मध्ये जरा गॅप आहे. आणि तिथं पण सिमेंट भरल्यात.
मुद्दाम ना दात काढल्यात माझा खालचा काय गरजच नव्हती काढायची. मंद इत बाई जरा डॉक्टर.
त दोन दोन काढल्यात न व?
खालचा तर इकडचा साईडचा काढलाय बघ मोठ्या दाताच्या साईडचा ते काढायची गरज च नव्हती.
हा.
आता तिथं पोपळ राहिलेच ते तिथं नवीन दात बसवा म्हण कशाला काढला. काय माहिती मग.
डोक्यावर पडल्या मी असं वाटते.
पाच सात काढल्यात न.
किती पाच?
होय!
चार काढल्यात.
का माझी पाच माझ वर वरची तीन. आणि खालची दोन.
काढला नाही तिनी
तुझी खालते वरचा दात तिकडे सरकवायचा होता न नुसता.
वय खरं एकदा पाठी मागचं. जरा राहायला बाकी सगळी लाईन नाहीत.
माझा इकड एक दात असा आडवा होता. आडवा होता एकदा असा. आणि पुढची दोन दात आहेत ब त्यातलं एक दात पुढ होत आणि एक दात माग होत.
होय. बाकी ज्यांची माझी भाऊ बहिणीला लावल्याल त्यांच. दोन दोनच का चार चार काढल्यात खालची दोन वरची दोन.
अग माझी एक्स्ट्राची दात होतीत ग आणि खाली कस होत सांग माझ. एका साईड ला इथं बाहेर जात होत. आणि एका साइड ला आठ दात होत दोन एक्स्ट्राची दात होतीत.
एक्स्ट्राची दात तुला
ह म्हणजे ते लाईनीमध्ये आलीच नव्हती ती बाहेर आत अशी.
हम्म हम्म हम्म
आणि त्यातलं खालच एक तात माझं मी तोडून घेतलेलो.
वा!
त्याच रूट अजून आत आहे फक्त ते वरण दात तुटून पडलाय असा फक्त ते रूट अजून आतच आहे.
माझ पण जीव वाकडी टिकडी झाली त्यामुळे एखकादा टल यायल जागा राहिली नाही या साईड ला ते त्याच कारण पण तेच होतं की मी दोन तीनदा म्हणजे हालालतीत नुसता कारण मी ज बरदस्ती दोन तीनदाात एकदम पाडलेलो. असं, दोन-चार दिवसानं, दिवसानं असं फोन करायचा.
मी ते मुद्द्यामनं तोडलं नव्हतं, ते मी पडलेलं, म्हणून ते वरचं असं तुटत गेलं
मी मुद्दामनं तोडलेलो, खरं. तुझे ह्याचे पैसे, नुसता एकशे नव्वदच आलंय होय, बाकीचे पैसे आले नाहीत तुला.
हबन
हा अडीचशे आले, त्यातले अजून आले नाही बाकीचं?
नाही आलेलं.
देणारं तर आहेत का आपल्याला? पाचशे तर मिळतील.
काय? काय माहिती?
एवढी मेहनत केली, त्यानंतर माझं हम्म.
जिथं पर्यंत कमप्लीट होत नाही, तिथं पर्यंत करतोय. आणि मग बघतो येतात काय?
तुमचं ऐकल्यावर, माझं मनंच उठलं. त्यानंतर मी एवढ्या स्लोप घेतलो. माझी, दोन-तीन राहिलेली, ते अजून राहिल्यातच.
मी अजून केलंच नाही, कुणाला फोन.
वेदिका, मलाच बाकी, वेदीका मलाच करत होती. आणि तिचं माझं लिमिट संपलं, तिला. हॅलो.
हा, बोल आई काय चाललय?
वेड लागल. ती पण, मलाच करत होती नुसती.
हा, मला केलती एकदा, शांत होती फोन वर. ती केल्यावर मी उचलत नव्हती, मी केल्यावर ती उचलत नव्हती. असं झालंय!
एक.
हम्...
मला जरा, ती चापलूसि करणार आहे असं वाटलं.
म्हणजे?
म्हणजे, तिचा जर कॉल डिस्कनेक्ट झाला
हा.
तर माझं पण, डिस्कनेक्ट करणी केली, असं वाटतं मला आणि त्याने मला सांगितला डिस्कनेक्ट झाला तुझा, म्हणून.
असं करायची व्हय? मी तिला, जास्त नाही केलो. एक दोन-तीन वेळा केलंय वाटतं, फक्त.
म्हणल - असू दे, एवढा काय फरक पडत नाही..
क्वेश्चनस् आलीत की झालं.
होय.
आणि काय?
एक तर, अपडेट मारल्यावर कायच दिसंना बाई, ते कॉन्फरन्स वर
मी काय, अजून मारलेली नाहीये, काल का परवा मारलेलो आता परत आलंय काय?
प काल का परवाच, आलतं ते आधी. त्यानंतर सगळं, गायब झालंय दिसायचं.
माझं, अजून किती येतात? काय माहीत?
आधी रामानुजन के - कॉल केला असतो बर झाल असत. एकालाच सगळी तीसच्या तीस कॉल लावली तर- तरी पण चालत होत. अपडेट मारल्यानंतर नाही चालत आता.
होय?
होय. त्यांनी सगळे एकालाच लावलेत.
हम्म.
आणि काय? मग तू काय करायलीयास?
काय नाही -बसले. तुझं दहा मिनिटं झालंय बघ. तू क्वेश्चन् कर मग मी करतो तुला फोन.
हा थांब.